हॅलो आवाज येतोय
हो येतोय की
तुमचा आवाज हळू येतोय आम्हाला
का बर
फोन लावलाय का
हम दरोज
हॅलो ब हा बोला
एदा ख स्पष्ट
फस्ट नाही थोड आडक तोयार
मर अल त स नलवील.
हा
ह आणि तथ जेवण केले जेवणाचा मेणू काय काय होतं तिकडचा
काय होता मेनू
काय होतं मेनू पूरी होती आणि भा ह भात
हम्म
ह आणखी पापड होते अ आणि आमटी होती उडदाचे हम उडदाचे तु मोठे
हा हा
अ अ ते बसत केले ना
काय होता
काय होत मिक्स वेज
हॅलो
हॅलो मिक्स वहेज केलेलं मिक्स
मिक्स वेज हा हा हा हा!
पण कसं केलेलं माहितीय का?
ह!
अ ते मी म्हणजे आता पनीर वर बंदी आणली ना? मग पण नव्हतच त्यामध्ये
हम!
अ त्यामध्ये भेसळ टोमॅटो आणखी मसाला काजू तळून टाकलेले.
हा हा!
आणि
हम्
हॅलो! पनीर व्यवस्थित केलेलं पनीरच्या जागी बटाटा बीन्स टोमॅटो आणि तळलेले काजू अस होत.
हा हा!
असं होत ते आणि पुऱ्या होत्या आणि बासुंदी होती. नंतर बासुंदी संपली.
हा!
मग ते नंतर तिन्हीच तिकडून. आ!
ऑप्शट काही नव्हतं का स्वीट.
हा तेच की बाासुंदी संपलेली म्हणता ना श्रीखंड
हो हो हो!
आणि असं म्हणजे उडदाचे पापड छान होते अगदी घरगुती केल्यासारखे वाटत होते.
हो का? आता घरगुती न मिळता मशीन मेडच आहेत ना.
कोणती मशीन मिळते आम्ही परवा पाकिट आणल्याल. अ पण असं इ- खमंग लागत नव्हतं बाळ आज लग्ना जसं खमंगग लागलं ना
हो!
तस ते मला लागलं नाही ताक.
हो का.
पण आज तळलेले ते इतके छान होते घरी गेल्यासारखे होते.
त्यंचा बिजनेस आहे का?
नाही! हॉलमध्ये लग्न होतं ना हॉल वाल्यांच्याकडे कॅटर्स कडे तो ऑर्डर होत.
तसा पण विषय असू शकतो ना कॅटर्स वाल्यांच्याकडे हो भेटू शकतो फल्याचा एखादा बिझनेस करू शकतो
ते मागवले असतील असं म्हणायच हाय का.
हा घरगुती मागवलेली असेल किंवा केटरसवाल्याच्या घरचेच बनवत असतील असा पण विषय असू शकतो ना.
हा! काय माहिती पण छान होते पापड. आणि आमटी होती. आणि भात पण असा मसाला बिना मसाल्याचा भात म्हणजे पांढरा भातच पण त्यात सगळ्या प्रकारच्या भाज्या घातल्याल्या. हम्म!
हा हा
हम्म
मग नव ल हो मुलीचं लग्न होतं का मुलाच लग्न होत.
मुलीच लग्न होतं मुलगी इतकी छान आहे दिसायला. छानच आहेच्या गावातलीच आहे.
हा
आणि मेकअप तर इतका छान केलेला तिचा
हो का
असं आताच्या ट्रेडिंग पद्धतीने केलेलं.
हा हा ह
आणि किितती माणसं म हजार माणस हा परती नक तर
हा हा
मुलगी घड मध्यम आहे म्हणजे जास्त गरीब पण नाही आणि जास्त तरी म्हण
हम हम
हम्मश मग यांच्याकडून काय ना फक्त एक बेड दिलेला आहे. आणि रुकवतच सहित आणि अ पाच भांडी दिले तेवढेच दिेले बाकी काही नाही.
हो आजकाल आता काय करतायेत माहिती का भांडी वगैरे जास्त देत नाहीत ना बा बाकीच साहित्य वगैरे काही देत नाहीत. कारण घरी ऑलरेडी असत एकच मुलगा असेल तर कशाला द्यायचं.
हम्म आणि त्यांचं सोन्या चांदीचं दुकान आहे. परत शेती भरपूर आहे त्यांना तीस पस्तीस एकर शेती आहे आणि सोनचंतच दुकन आहे. आणि मुलगा
मुलगी मुलगा इंजिनियर आहे का मुलगी
मुलगीच म्हणजे बी ए झाली.
अरे वा चांग नाही की मग इंजिनिअर मुलाला बवाली मुलगी मिळणारच मग मुलगीच.
पण दिसालाचां
हम्म शिक्षण असो अगर नसो देखणी असल तर कोण करू शकतो.
उंची वगैरे समान म्हणजे मुलगा छोटा वाटतो ना थोड्या उंचीला ती त्यालेवल
हा हा
त्यामुळे कदाचित उंचीसाठीतेनी पस के
अ अच्छा.
आणि मेकअप तर इतका छान केलेला.
आह
ह मुलगीचा गजरे वगैरे भरपूर अस.
हा हं
हो मस्त के. आणि किती कॉस्ट त्या पार्लरवाली चार्ज किती हा दहा हजार रुपये. अ हम्म पाच हजार रुपये त दहा हजार रुपये त नाही घेतले नाही कु एका दिवसाच्या आणि बात किरकोळ म्हणजे हाज किंवा हा तेलागणजी ज मुले असेल वगैरे
हा
ह ना हा त्या, त्या महत त्या वग आणि फक्त लग ना दिक
हो
असं गावदेव असेला एंट्रीच आहे एंट्रीचानी मेकअप वेगळा हम
घरातून निघ कात
चार पाच साड्या मुलगीला त्या वेळेच्या घरातून निघताना वेगळी साडी तिथं पोहचल्यानंतर वेगळी साडी फ वेगळी साडी ते
हो
आणि आता तर ट्रेंड असा आलाय की तो ज्या लग्नात म्हणजे नाही ते अस लग्न झाले असं वाटत प नाही कि ते शारप्या लावतात. तिकडे, इकडे ह आणि नंतर त्या हंडी मध्ये गरम पाणी करून ठेवतात पाच एक हंड्याच होत कारण त्यामध्ये ते कसलं तर पावडर टाकलेल ते धूर वगैरे असतोय निघतो त्यातून
एंट्रीच्या टायमला का
एंट्रीच्या टाइमाला हा
पण त्या केमिकलचा त्रास होतो ना
रांगोळी तर इतकी छान काढलेली
पण त्या तीन हजार माणसांनी सगळी पायात तुडवून सगळी रांगोळी
अरे बापरे! किती नुकसान
हम. इतकी मस्त काढली म्हणजे ते तात्पुरत फोटो साठी काढलेली रांगोळी म्हणून आणि तिथे तिथे असं म्हणजे मोठ एरिया आहे ना तो खालचा
ह, हा
अ जवळीमध्ये असा हॉलचा एरिया होतो आणि अ त्या हल मध्ये म्हणजे गेट केलंय मोठं एकच गेट केलेलं आहे त्या हॉलच्या एरियाला आणि त्यातून पार्टिशन केलेलं आहे म्हणजे झाड वगैरे लावूनच पार्टिशन केलेलं आहे आणि पलीकडे एक दुसरा हॉल तयार केला नाही अलीकडे दुसरा हॉल तयार केलेला आहे
हो, हो
म आज एकदिवशी दोन लग्न होतीत. त्या हॉल मध्ये. म्हणजे त्या हॉलच नाव वगळ दिलंय. ह्या हॉलचं नाव वगळ दिलंय
हा
आणि या हॉलमधलं लग्न जव झालं आणि म अशे सगळी जेवायला गेली तेव्हा त्या- त्याल हॉल मध्ये लग्नाच्या अक्षदा ऐकायला आल्या जेवायला बसल्यानं एखदया फक्त याच्या मध्ये. खूप छान होतात नाही म्हणजे पार्टिशन केलेलं आहे ना.
हा हा.
झाडं वगैरे लावून मोठी मोठी झाडं नारळाची सुपारीची झाडं लावलेली येत. बगीचे केलेले हाय. हो आणि एक पण गेट कंपाऊंड एकच हाय त्या एरियाचं.
हम्म हो.
आणि आज पार्किंग वगैरे वेगळ वेगळ हाय.
हा हा हा. हा हा.
झालं.
आरे वा.
बरोबर.